हॅलो,
हॅलो,
होय, जेवण तेन झालं काय नाही?
होय, आवरले सगळं.
काय बनवलं होत आज जेवायला?
जेवायला आज भेंड्या, जिबेची आमटी ये.
हा,
आणि भाकरी, भात.
हा,
एवढंच होतं आज.
हं, हं.
कारण सकाळी नाष्टाला पोयं होतं.
हा- हा.
वय खाल्ल्यामुळे फट गच जेवण जास्त होय.
हम्म हम् काय काय बनवतय.
कधी आज पोहे बनवलेलं काल शेवळ्याचं उपीठ बनवलेलं.
हा.
आणि मग कधी तर चहा खारी चहा टोस्ट
हा.
असं असते मग शनिवारचा कधी तर शाबूवडा बनवते. अरण शनिवारी उपास असते मिस्टरांचा
हा हा.
मग शाबू वडा बनव म्हणलं तर बनवायचा किंवा मग खिचडी बनवायची.
ह हा कसं बनवता शाबू वडा
शाबू वडा शाबू भिजत रात्रीच घातलेलं असते.
हा.
मग ते मोकळ करून घ्यायचं परातीत.
हा.
आणि त्यात शिजवलेला बटाटा घालायचं एक एक अर्धा किलो शाबू असलं तर. अर्धा किलोला एक दोन बटाटे कमी वापरायचे म्हणजे अर्धा किलो शाबू अर्धा किलो बटाटे त्यातले दोन बटाटे काढायचे जरा हा आणि ते शिजवून सोलून त्यात मॅश करून घालायचं.
हा.
शबूत आणि हिरवी मिरचीची पेष्ट करायची फक्त हिरवी मिरची.
हा.
त त्यात घालायची मीठ घालायचं. आणि शेंगदाण्याच कूठ गर्भगर्भ करायचं जास्त पिठ नाही करायचं.
हा हा मोठ मोठ प्रस
ह.
आणि ते मळायचं असं बा कणकेचा गोळा कसा तयार होतो तसा त्याचा गोळा बनवायचा.
छोटे छोटे.
हा ह मोठा एकसारखा माळायाचं चिकटपीठ होपर्यंत कर हा करणे क बटाटा तसं वेगळं असत चिकटपन्ना कमी असतं त्याला
हा हा मग ते मळ्यावर चिकट पणा येतोय
हा म्हणजे जास्त हुशार मळल ना चिकटपण येत कारण बटाटे एक कसं कमी चिकट असतात. हा हा त्यामुळे पडी धुण्या शक्यता असते आणि शाबू सुटण्याची शक्यता असते तेलात
हा हा.
अ म्हणून ते एक सारखं माळायचं जास्त उशिर भाकररीच्या पिठासारखं.
हा हा.
त्यामुळे जरा चिकट येते चिकटपणा येते
हा.
मग छोट छोटं गोळ करायचं आपण वडापावला कसं वड्यासाठी गळ करते तेवढं तेवढं छोटं छोट गोळ करायचं आणि थोडं दाबायचं चपट बनवायचं
हम्म हम्म,
आणि त्याला जर तळायच उशीरपर्यंत तळायचं म्हणजे आतला वडा फुगला पाहिजे पोकळून निर्माण झाली पाहिजे हम्म आणि जर जास्त गरम तेला आ तर मग ते कठीण तस चप्ट राहते,
हम हा म्हणजे असं हा मीडियम गॅस ठेवून
हा मिडीयम गॅसवरून परतायचं,
हा हा,
त्यामुळे चांगलं आतनं पण भासते वरणं पण खरपूस आणि कुरकुरीत पण येते
हम् म त्या सोबत खायला
खायला मग दही घ्यायचं दही लावलेलं आपलं घरातलं किंवा विकतच घ्यायचं कुणाला कसं पाहिजे तसं
हा.
आणि ते जरा मिक्सरला फिरून घ्यायचं,
हां.
थोडं पातळ पाहिजे असलं तर पाणी घालायचं
हा.
घट्ट पाय असल तर आहेहच मिक्सरला फिरून घ्यायचं
हा.
आणि त्यात मग साख साकर घालायची दह्यात आणि हिरवी मिरची बारीक चिर हा गोडसाखर
हा.
आणि मिरची थोडी घालायची चिरून बारीक एकदम,
हा.
आणि ते ड्यासोबत खायचं गोडदही आणि शाबू वडे
हां हां
मग दर शनिवारी कधी तर अधूनमधून हि मेनो असते,
अ हा हा सब वडला
हा शाबू वडा दही आणि सोबत पापड शाबूचं उन्हाळ्यात केलेलं
हा हा,
आणि मग कधी तर आता पाऊस लागला म्हणजे वरचा भात शेंगदाणेची आमटी आहे.
हा हा चालतेय की शनिवारच्या उपसाला ते पण
हा, मग ते उपासाची इडली पण बनवतात
हा.
पण ते सोडा चालत नाही ना उपासाला
हा होय सगडा चालत नाही मग फुगणार कसं मग येन चालतोय का
फुगणार कसं नाहीय नसून चालत, नाही चालत त्यात पण सोडा येणारच की
होय, होय मग नाही आपण करू शकत नाही ते
हम्म, मग त्यापेक्षा आपलं हे बरच हाय, शाबू वडा किंवा वरी.
होय ते वरी आन शाबूची भाकरी पण करतेत
हां
केलतासा कडकी?
वरी आणि शाबूची भाकरी.
नाही नाही केली कारण ते पीठ गिर, दळलेलं असतय ना, चव होईल त्या कडवटा नाही येतय पीठाला. आणि आपण मिक्सरला बारीककाच म्हण तर सहा बारीक व्हायला वेळ लागतय
ते काय करायचं शाबू आणि वरी पहिला भाजून घ्यायची. आपण भाजणी कसं भाजतोय ना, तसं भाजणी भाजून मते मिक्सरला बारीक करायचं.
पण ते भाजायचं तर किती, कारण उपवासाला आपल्याला एक दोनच भाकरी बास हुत्यात.
होय होय
मग ते भांड्यात बसलं तर पाहिजे ते सगळं तेवढं हा मग अर्धा, अर्धा किलो आणायला पाहिजे दोन्ही ही
पाहिजे, हा हा त्याच पीठाची आंबोळी पण होत्या आंबोळी आणि मग खोबऱ्याची चटणी खा त्यासोबत किंवा ती बटाट्याची भाजी असं
नाही दुसरं असतय कायतर घरात आणि पेपर्स असत्यात आता की हे च उन्हात बनवलेलं, शाबूच्या पापड्या असत्यात उन्हात बनवलेलं, शाबू, बटाटे, चकली असतीया उन्हात बनवलेली.
हा, हा हे नाही तेथे नाही, हे चालतय नयी
हम् काय तर असतय म घरातच राहून त्या वेळेला सफरचंद तेन जरा स्वस्त मिळतात.
होय आता महाग आहेत किती अडीचशे रुपये किलो हाय.
हम्म, महाग असल्यावर नाही आणत कोण, जरा स्वस्त झाले की घेऊन यायचं.
तिथ तासगावात एक स्टॉल हाय तिथ लय गोड असत्यात सफरचंद तिथनंच आणल होत दोन वेळा.
हम्, मग ते उन्हाळचं पण कसं बाहेरच आपल्याला खाऊन, विकतच परवडतंय का? किती महाग असतय, आपल्याकड तेवढा खर्च तर नक पैशे तर नकोत
होय
म्हणून घरातच बनवायचं सगळं, कस पण आपण उपावासासाठी शाबुची शेंगदाण आणलेले असत्यात, बटा ते आपल्यात असत्यात, एवढंच काय तेल जराचं
जास्त लागतय हा आणि बाहेर काय दोनच वडे देत्यात. पन्नास रुपये त्यात आपण कितीतरी बनवू शकतोय. हा पोट भरून खाऊ शकतोय घरी बनवून
हा मग जास्त आमच्यातली कोण बाहेर खायची वढंच करत नाहीत, नही मग घरात सगळं मिळाळ्यावर बाहेर जातच नाहीत खायाला. हम् मग कधी तर आम्ही कधी महिन्यात न तीन महिन्यात, - न सहा महिन्यातन
हा.
कुठंतरी एखादा डोसा खावु वाटला तर.
हा.
किंवा आणि काहीतरी एखादीे म्हणजे जास्त भूक लागली, आणि करायच कंटाळा आला असला तर एवढंच कधी तरच खाऊन येते.
हा हा.
ते पण सहा महिन्यात न, तीन महिन्यात न.
हम कुठ तर खरेदीला तेन गेल्यावर बाहेर.
आता कधी दिवाळीच्या वेळेला गेलतो त्याच्यावर गेलोच नाही आठवणा पण तरी गेलतो दिवाळीच खरेदी करायला गेलतो तासगाव ला कपडे
हा.
तवा गेलतो त्यावर कधीच गेलोच नाही त्यावर नंतर.
आगं ते किती रेट पण त्याचं वाढलंय, आता ते गॅस महाग झाल्यामुळं. गॅस मिळेनात. सगळ्या असं पदार्थांच रेट वाढलेत सत्तर रुपये प्लेट आहे सगळं. काहीपण खावा?
हा.
पुरी भाजी, डोसा. साठच्या पुढ इडली सांबर तर कुरमापुरी, पावभाजी सगळं.
हं साठच्या पुढं.
साठच्या पुढं.
तासगावात एक कॉर्नर आहे काय?
हा.
तिला सांगितलं. तिथं दहा रुपयला दोन इडली
हा.
सांबार आणि चटणी.
दहा रुपयेला.
हा हा एक देत्यात वाटतं आता आधी दोन देत हुती.
ह हा.
दहा रुपयला एक इडली चटणी
हा.
आणि पस्तीस काय चाळीस रुपयेला एक मेदू वडा एक इडली आहे.
हा.
आणि सांबर आणि चटणी.
हा हा.
पस्तीसला का चाळीसला असल.
मं आंबोळी कशी हाय?
ते नसत तिथं फक्त मेदू वडा आणि इले इडलीच.
हां.
ते दोनच माहिती हाय अ सेल्फ सर्व्हिस असतीया तिथं.
हां हां होय इकडं पण हाय ना हम्म हम्म. शिरढोणला हिकडं पण ते प्लाझा म्हणून मोठं हॉटेल आहे तिथं पण तसंच हाय सेल्फ सर्व्हिस हाय. नंतर कुची रोड ला तिथं पण महाराजा हॉटेल हाय तिथं पण सेल्फ सर्व्हिस हाय. नाश्ता, ऑर्डर द्यायचा आणि आपला आपण घेऊन यायचं.
हम्म. ते बर कुणालाच ताप नको.
ताप नाय होय होय, आपल्याला पाहिजे तेवढं आपण आणू शकतो ना उठून.
हा आणि त्यांना पण कोण म्हणजे वेटर लावायला न
नको हा, होय तिथं हॉटेलमध्ये बघितलसा व्हय वेटर असच. फक्त स्वयंपाक बनवणारच आहे फक तीन चार कुकच आहेत फक्त तेवढेच, म्हणजे ताट ट करणारी हे तेन तेवढीच.
हम्म.
आणि म त्यातलच एक. एखादं जेवण तेन नाश्ता तेन तिला द्यायचं ते ताटं उचलून न्यायची ते पुसायचं टेबल त्यातलंच एक जण. कोण तू करतंय म.
हम्म
आणि पान हं झालंय बघा टाईम.